हॅलो.
हा येतंय बोल.
काय म्हणतेस, बोल.
सध्या तरी घरात पाहुणे खूप आले बिर्याणी करायची म्हणते मी संध्याकाळी मग बिर्याणी ची रेसिपी सांगतेस का?
चालतय की सांगते की ग. तुला सांगणार नाही तर कोणाला सांगणार छान बनव खरं माझी इज्जत राख तिथं नाहीतर वाट लावून टाकतील आणि
ये तुझं नाव, तुझं नाव नि निघाय पाहिजे असं.
बर बर काल मम्मीला माहित असणार तू रेसिपी विचारलीस तर मलाच विचारणार म्हणून.
तेच मम्मी म्हटली तिला पहिला विचार ती एक नंबर बनवते तुझ्या हातची खाल्ली ना तिने त्या
हा हा हा चालेल चालेल आम्हाला फार आवडतं ते बिर्याणी म्हणल्यावर
बिर्याणी फॅन.
बरं सांगते बघ तुला चिकन दम बिर्याणी बनव. का मग कोणती बनवतीस.
बरं तू सांगशील ती बन
चिकन दम बिर्याणी बनव की लई वेळ लागत नाही. अ काय कच्ची दम बिर्याणी सांगू तुला.
पहिला दम बिर्याणी सांग मग नंतर ती दुसरी कुठली म्हणाल ते सांग मला. कुठल सोप वा
चालेल चालेल दोन्ही पण सांगतो काय करायचं. चिकन बाजारात न अंतिस की नाही त्यावेळेस आपण वॉश करते नॉर्मली. त्यात काय करायचं म वॉश करायच्या आधी चिकन टाकायचं भांड्यामध्ये त्याच्यामध्ये मीठ फिरवायचं त्याच्यावर आणि विनेगर हा मॅर आपण धुवायची प्रोसेस चाल धुवायच ते सांग तुला मी अ विने तर विनेगर एक अ एक चमचा टाकायचा आणि मीठ टाकायचं. आणि विनेगर जर नसेल तर लिंबू पिळ.
बरं चालेल.
एक पाणी सगळं पण दहा मिनिटं किंवा पाच मिनिटं जरी पाण्यात मुरत ठेवायचं त्याला.
मग त्यातच हळद तेन लावायचं टाकायच नाही.
धुवायलोय आपण अजून मग ते विनेगर न काय होतय अ स्वच्छधून घ्यायचं म विनेगरं ब्लड निघते ग सगळं त्याच्यातलं.
हा हा. विनेगर कधी वापरलं पण नाही सोडा आम्ही आता आणय पाजे.
ह ना.
हा मी मी असतेस.
हा एक दोन मिनिटं जरी ठेवलीस तरी काय हरकत नाही. आणि नंतर न त्याज पूर्ण दोन तीन पाण्यान स्वच्छ धुवायचं त्याला. स्वतः त धुतलीस. क नाही म त्याच्यामध्ये मीठ टाक मग मॅरीनेशन करून घ्यायचा पण मीठ टाकायचं. हळ
आता तू विनेगर मध्ये घालून दोन मिनिटं ठेवलीस ते परत आणि पाण्यानं धुवायचं.
हा मग आपण स्वच्छ ब्लड ते निघल्यावर धुवायचं की आपण धुतलो नाही अजून ते. चिकन बाजारातन आलंय तस आपण चिकन धुतलं नाही.
हा विनेगर मध्ये तू धुवायच म्हणलीस की. मग आता विनेगरचं पाणी काढलं तर परत आणि साध्या पाण्यानं धुवायचं काय?
हा परत साध्या पाणी धूवायच दोन तीन वेळा धुवायचं उलट साध्या पाण्यांन
बरं ठीक आहे पुढची प्रोसेस
म मॅरिनेशन करून घेऊया आपण मॅरिनेशन ओके आधी त्याला मीठ लावूया मीठ, हळद अ थोडीशी लाल तिखट आणि आलं लसूण मिरची आणि कोथ
मिर्ची हिरवी मिर्ची
हा हिरवी मिरची त्याची पेस्ट लावा टाकायची सगळी हे आल्लं लसूण कोथिंबीर आणि मिरची मिक्सरला लावून घ्यायची त्याची पेस्ट बनवायची आणि ती टाकायची मॅरीनेशन आणि चिकन किंग मसाला एक चमचा टाक, बिर्याणी मसाला एक दोन चमचा
मॅरिनेट करतानाच ते टाकायच
हा मॅरिनेशन करतानाच आणि गरम मसाला एक अर्धा चमचा टाक आणि ती पेस्ट आपण टाकायचीच आहे, टाकल्याबरोबर आणि कसुरी मेथी हा कसुरी मेथी टाकायची त्याच्यानुसार आणि अह दही टाकायचं सगळ्यात महत्त्वाचं
दही, तरी किती टाकू दही?
अ अर्धा किलोला दोनशे ग्रॅम टाक.
अर्धा किलोला दोनशे ग्रॅम म्हणजे एक किलोला चारशे लागणार
हा. सगळं पूर्ण असं मॅरिनेशन करून घ्यायचं आणि एक चमचा तेल टाकायचं
हा.
कच्च तेल टाकायचं हा आणि कांदा तळून घ्यायचा चांगला, बरिस्ता करायचा त्याचा
उभा चिरायचा ना?
उभा चिरायचा आणि चांगला कांदा तळून घ्याय चा आणि ते तळलेला कांदा त्यात टाकायचा
हा ह्या मॅरीनेट मध्ये
मॅरीनेशन मध्येच पुदीना टाकायचा सगळ टाकलीस आणि चांगलं करायचं त्याला
बरं.
ते अस पूर्ण मसाले मसाले होते पण त्याला एक तास ठेवायचं तसच साईड ला. एक तास त्याला मसाले आता काय करायच हम्म. आता काय करायचं अह हे घे मोठा मोठा कांदा काप पायचा एक दोन कांदे हा आणि मग टॅमॅटो पाहिजे असला तर टॅमॅटो काप तुला
कांदा मसाला भाजून मग मिक्सर ला लावायचा
कशाला कांदा मसाला भाजून मिक्सरला लावायचं
म बिर्याणी ना मसाला न
नाही नाही मसाला फिसाला नाही हे मॅरिनेशन केलंय ना हेच मसाला मसाला वगैरे ह्याच्यात काय टाकायचं नाही जेवढा मसाला टाकायच होता तेवढं आपण सगळे मसाले टाकले त्यात त्याच्यात आता काय टाकायचं नाही ते चिकन मॅरिनेशन करून ठेवलंय की नाही एक तासभर
मध्ये तसं शिजवाय घालायचं
हा काय करायचं तेल घ्यायचं ए एक तास झाल्यानंतर न काय करायचं तेल घ्यायचं तेलामध्ये अ खडे मसाले टाकायचं.
मोटा लवंगा, पा तेजपत्ता
तुला टाकायचं असल खडे मसाले टाक, नसेल तर काय करायचं आपण त्या पाण्यामध्ये भात त शीजवताना टाकणारच आहे त्याच्यामध्ये.
हम्म.
मग दोन कांदे, टमॅटो कापून घ्यायचा न चांगलं भाजायच त्याच्यावर, चांगलं भाजलीस तेलात मग ते मॅरिनेशन केलेलं चिकन टाकायचं आणि न पाणी टाकता शिजवायचं जरा जरा जरा जरा जरा पाणी टाकायचं लय पाणी टाकायचं नाही.
त्याच्या ह्याच्यात किती शेजायच तेवढ शेजू दे की पाणी नंतर घालायचं ग.
हा त्याच्या तेच की तसंच करायचं मग सांगायलोय नंतर ना म लय पानी वापरायचं नाही आणि हा आणि मग त्याला आता झाकून ठेवलीस का नाही मग आपण भात करून घेऊया. आता राईस दिल्ली राईस तो लांबडा लांबडा घ्यायच ग तो ह्याचा
हा कळालं.
हा बासमती राईस.
बासमती दिलीरायच म्हणतात ओ.
हा तेच ते आणि त्याला काय करायचं पाण्यात अर एक पंधरा वीस मिनट किंवा अर्धा तास भिजत घालून ठेवायचं तसच. पाण्यात त्याला धुऊन. आणि आता आपलं हे चिकन पण शिजत आलं असेल मग काय करायचं अ जेवढा तांदूळ आहे हा जेवढ तांदूळ घेतल्यास जेवढं चिकन घेतल्यास तेवढ तांदूळ घ्यायचं एक किलो चिकन असेल तर एक किलोच तांदूळ घ्यायचं.
मग जास्त होणार नाही ते?
नाही नाही नाही जास्त होत नाही एक किलो चिकन असलं तांदूळ घ्यायचा जेवढं चिकन तेवढा तांदूळ.
त्याच्या निम जेवढं तांदुळ त्याच्या निम्म चिकन असं म्हणालोय मी.
हा हा काय उपयोग नाही मग.
बरं चालेल.
चिकन तेवढं तांदूळ करून तर बघ तु आणि मग आ एक किलो चिकन घेतलीस तर एक किलो तांदूळ घ्यायचं आणि जेवं जेवढं आहे त्याच्यावर डबल पाणी घालायचं. पाणी ठेवायचं का पातील्यामध्ये आधी पाणी ठेवायचं तांदळाच्या दुप्पट आणि त्या त्याच्यामध्ये अ खडे मसाले टाकायचे सगळे म्हणजे लवंग, दालचीन, तमालपत्र वेलची
ते ब तेल टाकण्याऐवजी तूप टाकून केलं तर?
चालते चालते एक नंबर! चालेल काय प्रॉब्लेम नाही ह आणि नाही नाही ग आम्ही पण नव्ह आमच्यात तूप कोण खात नाही जास्त. मी वरनं तूप लावतोय त्याला
मग ते हा तेल टाक त्याच्यामध्ये जरा सुट्ट होत मग कोथिंबीर पुजिना आणि. खडे मसाला टाकलीस म्याला चांगले एक उकळी द्यायचं पाण्याबरोबर आणि अर्धा लिंबू टाकायचं. तसाच पिळाबिळायचा नाही त्या लिंबू न खाते तांदूळ पॉलिश होते एकदम पांढरा खड दिसतोय.
तांदूळ शिजाय टाकताना लिंबू टाकायचा तेलात
हा शिजाय टाकताना म्हणजे तांदूळ अजून टाकला नाही आपण पाण्यात शिजायला
म काय टाकले पाणी टाकले
अ बघ एक पाणी एक पातीले घ्यायचं पातील्यामध्ये पाणी घ्यायचं
हम्म त्या पाण्यात म खडे मसाले टाकले मग त्याच तेल टाकलं
हा वरणच तेल टाकायचं कारण भात चिटकू नये म्हणून
ते काल की मग त्याच पाण्यात लिंबू तसाच टाकायचा काय भ
हा हा हा तसच टाकायचा लिंबू तसच टाकायच आणि उकळी येऊ द्यायचं हा उकळी त्याचा एक उकळी आणि तांदूळ सात मिनिटे शिजवून घ्यायचं कि पूर्ण तांदुळ अस वर नाचायला पाहिजे कळलं.
कळालं कळालं म्हणजे ते अर्धकच शिरते.
हा बरोबर आहे स ऐंशी टक्के भात शिजतोय मग सात मिनिटात लेअर करायला काय करायचं आता तुझे ग्रेव्ही मधल हे शिजलेलं असेल तेच क आता जर तुला एखाद्या वेळेस वाटलं बाबा पान ह्या चिकन मध्ये ग्रेव्ही जास्त झाल्या तर ग्रेव्ही तू काढून घेऊ शक म्हणजे ते पाणी पाणी असते बघ ते काढून घ्यायच मध्ये मध्ये टाकायचं मग
लेअर लेअर लावणार असलीस तर तू लेअर लाव नाही तर ते चिकनवरच सगळा भात अस
लेअरच लावते मग लेअरवालाच छान वाटते-
हा लेयर लाव आणि अ. चिकन भात चिकन भात लेयर ला टाकायचं वरण बरिस्ता टाकायचा अ कोथिंबीर बरीच. ते म्हणजे तळलेला कांदा त्याला बरीसदा म्हणतात ग.
हा बरं बरं आता माहित झालं ग.
कांदा टाकायचा ते बरिस्ता टाकायचा आणि. कोथिंबीर टाकायचं आणि एक चमचा तूप फिरवायचं त्याच्यावर आणखी नाही आता तू कलर कस वापरतेस फूड कलर वापरणार एस काय तू?
हो वापरू या कि.
फूड कलर नको वापरूस फूड कलर मी तुला सांगते कलर च. करायचं बीट घ्यायचं बीट किसायचं. आणि त्याचा रस ते म्हणतात लाल कलरचा तो. तेव्हा त्याचा लाल कलर झाला. आणि पिवळया कलर साठी काय कर दूध घे आणि दुधामध्ये थोडीशी हळद टाक टाक आणि पूर्ण हलवायच घट करायच जरा आणि ते टाकायचं म ते झाला.
तर जाल राहील का शेवटपर्यंत
ते बघ तू करून बघ फूड कलर च्या वर कलर येतोय आणि हामफुल पण नाही ग काय
नाही च ओ.
आणि दम देतय क नाय आपण पिठाचा हे पण चालतय. आणि आम्ही कायम दम देताना पिठाच असं पूर्ण लेयर लावायचं कडनं आणि त्यावर झाकायचं चांगलं. आणि पंधरा मीन दहा मिनिटं मंद आचेवर तवा ठेवून द्यायच लेअर. नाय नाय काय करायचं गॅस बारीक करायच. आणि तवा आधीच पाच दहा मिनिटं तापवून घ्यायचं मग गॅस बारीक गॅस वर त्यो तवा ठेवायचा आणि मग ते चिकनच भांड ठेवायच. आणि चीकन वर अस जड कायतर ठेवायचं झालं दहा मिनिटं दम द्यायचा चांगला.
करते थांब मग तुला खायलाच बोलवते.
हा कर आणि मग मला कॉल कर कसं झालंया बघून.
बरं चालेल थँंक यू हा ठेव.